नमस्ते तुम्ही कशे आहात? मी मजेते.
तेेत आपण आज इंडोअर गेम अ आणि विरुद्ध आउटडोर गेम या विषयी खूप महत्त्वाच आहे, कारण या विषयी बोलायला पाहिजे आपण. म्हणून हा विषय मी घेतला.
घराच्या किंवा कोणत्याही बंद जागेत खेळले जाणारे खेळ, म्हणजे इंडोअर गेम्स. आणि मोगळ्या जागेत खेळ, मैदानावर खेळले जाणार खेळ म्हणजे आउटडोर गेम्स. खेळांचे आणि शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. खेळांच्या लाभांविषयी सविस्तर माहिती मिळू आपण आज.
एकदम खरं कारण कसं य, खेळ हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे ना? तर खेळल्यामुळे शरीर आ निरोगी राहते, मन प्रसन्न होते. आणि ई म आजच्या आधुनिक युगात आहे ना, काळात क् मुलांना, तसेच मोठ्यांनाही अ विविध प्रकारचे खेळ खेळण्याची संधी मिळते ना?
हो बरोबर ये इंडोअर गेम्समध्ये खूप काही गेम्स येऊ शकतात, जसे की चेस, कॅरम, ल्युडो, व्हिडिओ. अन् त्याचे फायदे असे आहे की हवानामान हवा हवामानापासून संरक्षण खूप मिळतं. हे खेळ घरात खेले जात असते आणि पावसाळा किंवा कडक उन्हाळ्यात पण यांचे आनंद ता येतो बरोबर आणि मानसिक विकास होतो. चेस बुद्धीबळ यासारख्या मध्ये एकाग्रता स्मरण शक्ती आणि नि निर्णय क्षमता पण मारते. आणि शूळ सुरक्षिताचा विषय म्हणजे मैदानी खेळायच्या तुलनेत यात दुखाप होण्याची शक्यता पण खूप कमी असते. आणि कमी जागेत शक्य हे खेळ अगदी कमी जागेत आणि कमी साहित्यात खेळाले जातात.
हा आणि कसं आहे हे दोन्ही खेळये ना दोन्ही प्रकारच्या खेळांचे स्वतःचे वेगवेगळे मह त्वय कारण फायदे आणि का काही मर्यादा पण आहेत ना.
हो बरोबर याचे दुष्परी जे तोटे पण हाय मजे आपण ज्याला डिएडव्हनटेजेस सांगू. कमी शारीरिक हालचालमध्ये बसून खेळावे लाग ज्या ज्यामुळे शारीरिक पायाम होत नाही आणि लठ्ठ्यापणाचा धोका वाढू शकतो. व्हिडिओ गेम् चा दुष्पपरिणाम पण होऊ शकतो स्क्रीनवर जास्त वेळ गेम खेळल्यास डोक्यावर ताण येतो आणि मुले सामाजिक जगापासून दूर जाऊ शकतात. मोबाईल व जास्त जास्त टाइम छोट्या मुलाने जस त्याजे डोळे पण खराब होऊ शकतात.
एकदम बरोबर. अन् कसं इंडोअर गेम खेळणे म्हणजे ना घरामध्ये किंवा बंद जागेत खेळले जाणारे खेळ म्हणजेच इनडोर गेम असतात कारण बुद्धिबळ, कॅरम, लुडो त सापशिडी, टेबल टेनिस कया अजून एवढे खूप सारे आहे. ते प्रकारचे खेळ असतात या खेळांसाठी मैदान मोठ्या मैदानाची आवश्यकता नसते ना. अन् इंडोरस गेम खेळ खेळायला खूप मोठं मैदान लागते विचार शक ती स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णय क्षमता पण वाढते बुद्धीबळा सारख क्या खेळामुळे अन् नियोजित करण्या ची आणि समस्या समाधान शोधण्याची पण क्षमता विकसित होते ना त्यामुळे.
हो बरोबरये पण हे आउटडोअर गेम्स पण खेळले पाजे जस काय क्रिकेट फुटबॉल, खो खो, धावणे.
हम्म.
हे आऊटडोअर्स गेम पण चांगले असतात त्या्याच्यामुळे आपण शरीराचा पण व्यायाम होऊन जातो ना.
हम्म.
आणि बाहेरची निसर्ग निसर्गासोबत पण आपली मैत्रीण होते.
हा. आणि कसं हे आपलं या खेळांमध्ये ना शारीरिक हालचाल कमी असते. इंडोर्स गेम मध्ये आणि त्यामुळे शरीराचे पुरेसा व्यायाम पण होत नाही. आणि सतत व्हिडिओ गेम्स किंवा मोबाईल वरील खेळ खेळल्याने ना डोळ्यांवर ताण येतो वेळ वाया जातो आणि व्यवसाय व्यवस्थनही पण लागू शकता आणि त्यामुळे इंडोअर्स गेम खेळ हा मर्यादित वेळसाठीच खेळावे. जास्त वेळ खेळल्याने खूपच परिणाम होता.
हो बरोबरये आउटर आउटडोर गेम्सची पण फायदे खूप आहे आरोग आणि तंदुरुस्ती म्हणजे मैदाने खळावर भरपूर खूप धावपळ होती ज्यामुळे र रक्त बिश्रम सुधाते स्नायु बळकट होतात आणि उदनीरोगे राहते आणि व्हिटॅमिन डी पण भेटतो उनात खेळल्यामुळे शरीराने सैर्गिक व्हिटॅमिन डी मिळते ज्यामुळे हाडे मजबूत पण होतात. मानसिक ताण कमी होतो, मोठा म्हणजे मो सर्वात मोठा, आ-आजचा प्रॉब्लेम म्हणजे मानसिक ताण. मोकळ्या हवेत खेळल्यामुळे मन ताजे तवाने होते, आणि चिडचिड व ने-नैराश्य पण कमी होते, सामाजिक कौशल्य, सांघिक खेळ, टीम स्पोर्टस खेळल्यामुळे सहकार्य मि नेतृत्व आणि इतरांशी जुळून घेण्याची वृत्ती वाड-वाढीस लागते.
हम्म आणि आउटडोरस गेम खेळ म्हणजेच ना? मैदानावर किंवा मोकळ्या जागेत खेळले जाणारे खेळ, म्हणजे च आऊटडोअर खेळ असतात. जसं की क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी असे वेगवेगळे खेळ असतात, ते आपण मैदानी खेळापासून संपक-संपूर्ण शरीराचा व्यायाम पण होतो. शरीर मजबूत आणि तंदुरुस्त पण राहते, हाडे आणि स्नायू पण बळकट होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढते, सकाळच्या तांजा वार अ आणि सूर्यप्रकाश यांच्या आरोग्यासाठी चांगला परिणाम पण होतो. पण मैदानी खेळांमधून येना, अ संघ भावना नेतृत्व गुन शिष त, वेळेचे नियोजन आत्मविश्वास आणि पर-परस्पर सहकार्याची भावना विकसित पण होत आहे.
हॊ बरोबर ये, आपण जेवढे बेनिफिट्स त्याचे घेतले तरी, पण तो ते बी दादा माझा नवरा माझ्या त पाऊस, जास्त-जास्त थंडी किंवा उन्हाळ्यात आउटडोअर गेम्स खेळणे कठीण होते, कारण पावसात एवडे मच्छर असतात आणि एवडी घाण असते. बाहेर खेळल्यामुळे मुल आजारी पण पडतात, बरोबर आणि थंडी जास्त असल्यामुळे जेव्हा अ का म्हणजे लागणं, लुगणं, थंडी वाजणे, ताप येणे, हा पण कॉमन हे. आणि दुखापरीच्या दुखा मैदानात धावताना किंवा उडी मारताना पडल्यास गंभीर दुखापत पण होऊ शकते. आणि होते ती शक्यता असतेच, दुखापतीची शक्यता मैदानावर असते. आणि वैशिष्ट्य जागा, आणि साधनाची गरज म्हणजे खेळण्यासाठी मोठ्या मैदानाची आणि क्रीडा साहित्याची आवश्यक
हां आणि वीज आणि पराभव दोन्ही स्वीकारां- स्वीकारण्याची मानसिक तयारी ही तयार होते ना आणि कधी-कधी दुखापत होण्याची पण शक्यता असते. ते पाऊस असो, का उन्हाळा असो किंवा खराब हवामानामुळे खेळात अडथळा येऊ शकतो, मोठे मैदान आणि आवश्यक साहि त्य उपलब्ध नसल्यास खेळणे कठीण होते ना, तरीही योग्य काळजी घेतल्यास ते तोटे कमी करता येतात.
बरोबर ये आणि एकंदरीत शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी इंडोर आणि आउटडोर या दोन्ही प्रकाराचे खेळाचे आपल्याला महत्व हायच च. को मुलांना व्हाण्यासारखी अवश्यची शारीरिक उद्या असते, म्हणजे वजन कमी करणे किंवा बुद्धी तीक्ष्ण करणे, योग्य खेळाची अस ती खेळाली, खेळायला होईच पण सावधानी पण बरतावी लागते.
हां आणि कस? इन-इनडोर खेळ बुद्धीचा विकस करतात, तर आउटडोअर गेम म अ खेळ शरीर आणि मन दोन्ही मजबूत करतात ना, तर इनडोर गेम खेळ मग कमि जागेत खेळला जातो. येतात आणि तर आउटडोर गेम खेळण्यासाठी म म मोकळे मैदान आवश्यक असते आणि इंडोअर खेळण्यामुळे ना अस ना मानसिक क्षमता वाढते. तर मैदानी खेळण्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती, सहनशक्ती आणि सामाजिक कौशल्य विकसित होतात. त्यामुळे दोन्ही प्रकारचे खेळ आवश्यक- आहे.
हो पण इंडोअर गेम व व्यक्तीसाठी री हलके फुलके इंडोर खेळ खेळल्याने मानसिक थकवा पण दूर होतो. म्हणजे जे मुलं बाहेर जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी चांगलंच आहे एकप्रकारे बघितलं गेलं तर. आणि कौटुंबिक सहवास वाढतो म्हणजे कॅरम सारखं खेळ एकत्र खेळल्यामुळे कुटुंबातील सदस्य म्हणून पण
हा आणि कस - मुलं मोबाईल, टी व्ही आणि सं संगणकावर जास्त खेळ खेळ घालवतात. त्यामुळे मैदान अ त्यांचा मैदानी - खेळण्याकडे क कल कमी होतो. आहे. आणि ही चिंतेची द बाबच आहे. दररोज किमान एक तास- मैदानी खेळ खेळल्यास आरोग्य चांगले राहते. त्याचबरोबर मान - विकसित पण होतो आणि त्यामुळे दोन्ही प्रकारचे- खेळांमध्ये योग्य संतुलित राहणे आवश्यक असते.
हो. आउटडोर गेम्स पण प्रगती होण्यासाठी खूप चांगलं आहे. मोकळ्या हवेत आणि झाडांच्या सांनिध्यात खेळल्यामुळे. शरीराला ऑक्सिजन पण भेटतो. पुरवठा चांगला होतो आणि फुफूसांची पण कार्यक्षमता वाढते.
हा. आणि खेळ हा केवळ- मनोरंजनाचा विषय नसून तो जीवन घडवणारा महत्त्वाचा घटक आहे ना. तर इनडोअर खेळ बुद्धिमत्ता वाढता वाढवतात. तर आउटडोर गेम खेळ शरीर- आणि घडवतात. त्यामुळे एक प्रकारच्या, कसय - खेळावर अवलंबून न राहता दोन्ही प्रकारचा खेळ- खेळ खेळावेत. कारण निरोगी शरीर आणि आनंदी मन आणि यशस्वी जीवनासाठी- खेळाला आपला दैनंदिन जीवनाचे महत्त्व स्थान दिले पाहिजे ना?
हो. हो. आणि तुला सांगू का? मैदानावरील चढ उतार, हारजीत आणि अनपेक्षित परिस्थितीमुळे मुलांमध्ये संकटाचा सामना करण्याची- प्रॉब्लेम सॉलव्हिंगची ताकत निर्माण होते.
हं. आणि कसं आहे? खेळानी निरोगी राहा आणि जीवन आनंद- आनंदाने जगा. हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा. तर
हो.
हम्म. खूप मोठ्या गेम्स खेळल्याने पण फायदे आणि आउटडोअर्स- खेळल्याने पण फायदे आणि दोनही दोघींचे तोटे पण तेवढेच आहे.
झोपेची गुणवत्ता सुधारते. ज्यामुळे शांत आणि गाढ झोप पण लागते.
हा. आणि कसं आहे? अ? खेळामुळे तणाव कमी होतो, आनंद मिळतो, आत्मविश्वास वाढतो. आणि जीवन अधिक उत्साहित बनते ना? आणि अनेक खेळाडूंनी आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्यामुळे खेळ हा करिअर चाही उत्तम पर्याय ठरू शकतो.
खेळ खेळण्याच पाहिजे आउडोर असो का इंडोअर असो त्याचे ख फादे खूप असतात.
हम्म. आणि कसय इनडोअर आणि आउटडोअर हे दोन्ही प्रकारचे खेळ आपल्या जीवनासाठी ति तेत महत्त्वाचे आहे कारण इंडोर खेळबुद्धीला धार लावतो तरी आउटडोअर गेम खेळ शरीर संदुष्ट ठेवतात आणि व व व्यक्तिकमत्व घडवतात ना. त्यामुळे कोणताही एक खेळ खेळ खे निवडण्याऐवजी दोन्ही प्रकारच्या खेळांचा समतोल राखणे आवश्यक आहे. कारण निरोगाई शरीरातच निरोगी मन वास करते ना.
हो बरोबर ये आज तुम्ही खूप चांगली माहिती दिली.
आणि हे वचन येना खरे ठरवायचे असेल तर प्रत्येकाने दररोज का काही वेळ खेळण्यासाठी राखून ठेवला पाहिजे. चला मला तुमच्याशी बोलून आव डोर गेम आणि इंडोअर गेम्स बदल माहिती खूप मिळाली पुढे भेटू आपण पुढच्या टॉपिक वर धन्यवाद.